हॅलो हॅलो
हा बोल हा येतो घ्या. बकरी खाते.
हो काय? मुलं आली का शाळेतून?
नाही आली अजून
तू ते मशीनचं काम करते काय शिलाई मशीन?
हो
हा ब्लाऊज येतात काय? ब्लाऊज येतात?
नाय अजून ए एवढी नाही जमत
म्हणजे पूर्ण ड्रेस पर्यंत शिकली का?
नाय
मग
कु, कुठे केला तू कोर्स तू? चालू ठेवलं केलेलंस ना तू, जायचीस ना?
नाय गेली परत, वेळच नाही. परत जायाला
म आता, आता म्हणजे साधी ब्लाऊज वगैरे शिवते काय?
हा, बघून ब फोन मध्ये
तुझी स्वतःची शिवते, की अजून बाहेर कोणाची घेतलेली शिवायला?
तर स्वतःचेच
ते प्रिनसेस कट मारतेस ना तू?
हा
मला ते प्रिन्सेस कट बघायचं होता ट्राय करून, मला म्हणजे मी अजून कधी नाही शिवले ग तो प्रिन्सेस काय?
हा का
तुम्हाला त्याच जातो हे देशील का मला जरा तू, तुझ्याकडे डायग्रॅम आहे का तो? प्रिन्सेस कटचे
देऊ शकते मी, ढायग्राम अस हे करून
मला डायग्राम जरा फोटो सेंड के देशील का जरा, मला ट्राय करायचे होते. प्रिन्सेस कटचे ते
देईन, देईन
मी पण केला ग कोर्स, पण ते आम्हाला नाय ते आम्हाला शिकवलं नाही गं ते प्रिन्सेस कट
म तुझं स्कटचे कशून आत्ता आहे ना ते हे
म्हणजे आता सध्या ते ट्रेडिशनलला चाललंय ना ते हं, ते मला जरा सांग जरा, ड्रेसच बघितलं का कधी तू? ट्रायल केली का ड्रेसची टॉपची?
नाय ना
युट्यूब ला बघ ना, युट्यूब ला सर्च करून.
हम्मम्, बघाय पाहिजेत.
डिझाईन मारते काय स्वतःची? स्वतःची म्हणलं डिझाईन मारते.
हा, जमत्यात हम्मं
कुठे ते कॅनवर्स वगैरे वापरून करते कि साधे सिंपल? हां ते जरीची साडी असेल ना, म्हणजे काटपदरी वगैरे तर त्या, त्या ना ते छान वाटतात म्हणजे, अशा आपण जे गळे वगैरे डिझाईन वगैरे टाकतो ते छान वाटतं.
हम्म. ते पण हाय
हा, मला तू फक्त जरा ते प्रिन्सेस कटच मला जरा डायग्राम दाखव, द्या जरा..
चालेलं दिलदिल.
मला पण ते ट्राय करायचे, ते प्रिन्सेस कट.
हा हा हा. प्रिन्सेस कट तर सोपा हाय. प्रिन्सेस कटला काय म एवढा वेळ नाय लाग, प्रिन्सेस पुढचा ब्लाउज एकांन दिवसाला चार पाच ब्लाउज शिऊ शकतो.
ऐक ना, ते अ प्रिन्सेस कट म्हणजे अ साध साधा ब्लाऊज असेल तर त्याला मारता येतो की, अ अस्तर वाल्यालाच मारता येतो.
असं काय नायं. कोणत पण हेला मग मारू शकतो प्रिन्सकट.
नाय पण त्याला ते प्रिन्सेस कट ते डबल कप सीट ना?
नाय नाय आपल्या जर प्रिन्सेस कट ये न साध्या ब्लाऊजच कसं होतं
सिंगल हयाच कसं होतं ते सिंगलला प्रॉब्लेम येतो कापड पा जर जाड असेल ना
जाड, अ पातळ कापडला नाय येत का ते?
येतो. पण चांगला नाय वाटतं.
हा, तेच म्हटलं म ते, शक्यतो अस्तरच्या ब्लाऊजला चांगला दिसेल का?
अस्तरच्या ब्लाऊजला किंवा वर्कवाले ब्लाऊज असतात ना अशाना हम्म त्याला छान ये, हो.
तू वर्क केलेय ब्लाऊज?
केवढ्या वेळा ट्राय केल पण जेवढ्यात तेवढं जमतं.
मला जरा बघायचं होतं ग ते वर्क करून ब्लाऊज
छान सोपं ये. बघ कधीतरी ये म दाखवीन.
बरेचं तु मला जरा फोटो टाकला असता, बरं होईल गं
हम्मम्म चालेल.
ती माझी मैत्रीणी ये ग, कल्याणला असते ती. ती म्हणजे ती मला बोलत होती की, वर्क चे दीड हजार रुपये नुसते एक ब्लाऊजचे
हो का?
वर्क केलेला.
अ हं हं हं
सध्या म्हणजे अ जास्त करून तेच चाललंय ना जरा वर्क चे ब्लाऊज.
हा हा
बाहेर कोणाचे नाय घेतले तरी म्हणजे आपण स्वतःचे स्वतः करू शकतो ना एक आता एका नुसता अस्तरच्या ब्लाऊजचे दोनशे अडीचशे रुपये शिलाई झाले.
हो ते हाय
तुमच्याकडे किती शिलाई घेतात?
आमच्याकडे आहे. आमच्याकडे सध्या तरी अस्तरच्या ब्लॉऊस चे आमच्याकडे तीन रुपये शिलाय ये आणि वर्क वाला असं, साडेचारशे पाचशे
हा ना सध्या म्हणजे, बरीच म्हणजे वाच आणि साधा वर्क आणि फॉल बडिंग किती घेते? तू करते का फॉल बिडिंग?
हो पण मी सांग माझे स्वतःचेच करते. बाकी नाय करत.
की तू ह्याची मशीन घेतली का? की साधा मशीन वर करते का तू?
हो. येस साध्या मशीन वर
साध्या मशीन करते न, खाली मशीनची शिलाई आणि वरती हात शिलाई करतेस ना?
हा.
हा तेच. मला पण आले साडेचार, पाच मला पण साडेचार, पाच परत चाले बिल्डिंगला मग ते माझ्या मशीनला जरा सर्व्हिसिंग करायची होती ग.
हम्म, घेऊन जायच त्याला.
तू घरी करते सर्व्हिसिंग कि दुकानात घेऊन जाते?
घरीच.
मी पण सध्या घरीच करते. हा तेल वगैरे वापरलं चांगलं जरा साफ क्लीन केली की होते बरोबर.
हो ते आहे. मग बाकी कुठले ब्लाउज शिवतात?
बाकी आता सध्या साधे, कटोरी वगैरे चालू आहेत. आणि अ नंतर म आता डिझाईनचे बाहेरच्या कोणाचे डिझाईनचे नाही एवढे हे करत. मी माझे स्वतःचे करते.
ओके, ओके.
बिडिंग ला पण आलेत कपडे. मध्ये, मध्ये मला टॉपच मी बघितलेलं जमतो मला टॉपची कटिंग वगैरे. पायजमा पण साधा पायजमा मी शिवलेला आहे.
हो.
हा ते शिकवलेलं आम्हाला त्यांनी तिथे क्लासला जायच तेव्हा शिकवलं होतं त्यानी थोडं, थोडं हाय लक्षामध्ये. करते पण वेळ नाही भेटत ग.
फोन मध्ये बघून बघ करायचं.
ते काय होत जरा शेतीच्या कामामुळे थोडा वेळ नाही भेटत ग करायला. हा नाहीतर आता दोन, दोन मशीन आहे एक साधी मशीन आहे एक फॉल बडिंगची मशीन आहे. ते प्रॉब्लेम असेल शेतीच काम आहे ना जरा त्यामुळे जरा
हम्म, हम्म, हम्म, हम्म.
आणि मग ते सकाळचं शेतीचं काम केलं ना की दिवसभर कसं ऊन लागत. हा
हम्म, हम्म, हम्म.
आणि त्या उन्हातून मग परत ते बसायचं म्हंटलं की मग ते नको वाटत काणटाळा येतो मग.
हो ते आहे.
हम्म, हम्म. तुमची झाली का शेतीची कामं?
नाही अजून होताय.
तुमच्याकडे सध्या आता भुईमुग असेल ना?
हम्म. सध्या भुईमूग.
म्हटलं तुमच्याकडे भुईमूग असेल ना आता सध्या करायला.
आहेत का अजून तरबी भजायचे ते
किती भाजायचे राहिलेत?
एकच भाजलाय!
किती असतात तुमचे तर बे!
पाचच.
पण ते मोठं मोठं वावर असतं, ना तुमचं.
हूं हं मोठे मोठे.
एक दोन खंडी, एक दोन खंडीच असतं ना ते वावर?
हूं हो बहुतेक.
दीड दोन, दीड दोन खंडी होतात का त्याच्यामध्ये.
काय माहिती पण आमच्या पाच मध्ये आम्हाला. वर्षभर पुरून उरतं एवढं हो
हा ना बरोबर, दे न असं म्हणजे देत नाही कोणाला ना तुम्ही. विकता काय?
हूं आमच्याकडे भात आठ्ठा आता मध्ये मी विकल. गोन करून नाही, डायरेक्ट भातच विकतो, नाही भात पण विक तो अ गोन करून पण विकतो असं काही नाही, दोन्ही पण.
बरोबर बरोबर, फायदा म्हणजे थोडंफार काहीतरी फायदा झाला पाहिजे. आणि भुईमुग कधी काढणार मग?
आता पुढच्या महिन्यापासून होईन्स काढाय चालू.
एक महिना लागेल काढायला, कि पंधरा दिवसात होतं.
हं त काही बघूयात हेच्यावरती बघु. शेंगा काढण्यावरती आहे, जर त शेंगा काढायला वेळ झाला तर मग लेट होईन. नाही त म लवकर हुईन.
दोघांमध्ये शेत आहे की अ! एकटे एकट्यातच आहे तुमच्यां.
एकट्यातच आहे.
हा म ते घरगुती काढत असाल ना तुमी.
हो आता काय बघूयात, जर असं वाटलं नाही पावसाचा वातावरण आहे त मंग. मानसं करायचे.
बरोबर भिजल्या जर ते शेंगा वगैरे भिजल्या तर म्हणजे ते! काळा वगैरे पडत असतील ना?
ह पन मं प्रॉब्लेम होय.
निघत नाही ना म शेंग काळी पडली का!
नाही नी-निघतो फक्त एवढंच की चांगलं नाही निघत. त म्हणजे हु त्याच्यामुळ. शेंग खराब होते, सुखलेली नसते ना, ज सुखलेली शेंग असेल तर काही प्रॉब्लेम नाही.
ते काब्री पण बसतंय ना त्याला मग, थोडा भिजला असं ओलसर असल का?
हो!
किती तेल तरी तुम्ही तेल डबे किती काढता?
हु होत दहा पंधरा.
हा ना.
हु!
आम्हाला पण ठेवशील, ठेवाल का कसं विकता तेल.
ऊ आता मी मागच्या वर्षीच्या रेट प्रमाणे साडेतीन हजार रुपयाने डबा होता. अंदा आता तेल वाढलेय आता बघू. शक्यतो अम अम अम नाहीच विकत आपल्याला ते आलेलं होतं ह्या वर्षाचं पुढच्या वर्षाच्याला
बरोबर
हम्म
असंच म असंच चार पाच किलो देशील का? चार पाच किलो देशील?
अम्म थांब जरा हा
हा चालेल